हा काय नाही बघा चालले आहे काम तमच्या
हा हा हा झाले
हा जेवण करायच. अससे बघात आता स्वयंपाक झाला. हम्म हो सुट्टी अजून आहे मुलांच.
हा हा हा हा.
आता अजून दोन चार दिवसांनी शाळा चालू होणार.
हा ते तर आहेच एकदा शाळा चालू झाली की काय बोलायचं काम नाही.
हो.
हो.
अजून काय मगं बाकीे. तुम्ही कुठे फिरायला वगैरे गेले? होते की नाही.
नाही नाही फिरायला वगैरे काही नाही बघा, अजून तर कारण लहान असल्यामुळे नाहीच गेले हो मी. ह्या वेळेस आता बघायचंय थोड कस एक नऊ दिवसाच्या पिरियड मध्ये जास्त फक्त ऊन होतं नाही.
हो हो. हम्म हम्म आम्ही पण यावर्षी. नाही गेलो मागच्या वर्षी गेलो होतो, उटी, म्हैसूर ला गेलो होत. मगं आम्ही तेव्हा. चार ते पाच, पाच दिवस गेलो होतो. अ झालं छान आमचं हो ट्र्रीप छान झाला पण ऊन असल्यामुळे म्हणजे बाहेर थोडं फिरायलाच वा नको वाटत होत. कुठ.
हा. तिथे पण मस्त आहे बघायला म्हणजे काय एकदम असा व्ह्यू आहे ना.
बघितलो आम्ही. आणि उटीमध्ये उटी असं आपल्या इकडे एवढं ऊन असेल तरी उटीमध्ये एकदम थंड हवेच ठिकाण आहे. म्हणजे तिथं एवढं बघित मी तर पहिल्यांदाच प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुठे हॉटेलमध्ये जर गेला तिथं पण फॅन नाहीये, आपल्याला इथे फॅ
छान आहे म्हणता तुम्ही खूप छान आहे म्हणजे असं बघण्यासारखं, हो सगळं.
हो आणि ते राज पिक्चरच शूटिंग वगरे जिथे झालंय ना ते पण आम्ही बघितलं म्हणजे ते नाही का हो ते झाड नाही मोठे मोठे झाड वगैरे दाखवले पिक्चर मध्ये हा ते प्लेस बघितल आम्ही आणि ते गाडी ति जिथे थांब ना ते अस असने का प र म ते पण प्लेस बघितलं जंगल दाखवलं ते जंगलामध्ये त्या जंगलामधून आम्ही गेलो होतो
बघला का हा हा बघायला आ मला पण जायचंय तिकडे म्हणजे व्ह्यू वगैरे छान आहे बघायला बघायला छान आहे आणि काय काय अशी कोठली मस्त का नाही आ कोकणच वगैरे बघितलं तर ब इकडच्या साईडला भरपूर मस्त आहेत कोकण मध्ये मालवण वगैरे बघ हा बघून आले, हा गणपती होय मालवण तिथं
अ नाही हा हा
ह् अर्ध म्हणजे काय बोलतात की एक पंधरा पंधरा किलो मी तर वरुण का नाही म्हणजे अस एवढे छान छान रिव्ह्यूज आहेत ना म्हणजे समुद्राचे म्हणाल किंवा ह्याचे मस्त आहेत आणि एखादी तरी ह, हा आहे की गणपतीपुळेमध्ये मंदिर आहे गणपतीपुळेमध्ये मंदिर आहे तिथे परत मालवण आहे परत आपल्या महाराजांचा अ गड राजगड हे आहे बघा तिथे बघण्यासारखं खूप छान छान आहे आणि बीच वगैरे पण छान वाटतेय तिथं म्हणजे असं कोकणामध्ये जे फील असतेय ना म्हणजे आता कोकणाच काय वैशिष्ट्य ते माहितेय का आता समजा आपण उन्हा उन्हाळ्यात गेलो तरी सुद्धा हिरव दिसते आणि पावसाळ्यात गेलो तरी हिरवळ दिसते, म्हणजे एक प्रकारच ते व्ह्यूच वेगळा आय.
हो ह आम्हाला बघायचंय कोकणला नाही गेलोय आम्ही दिवाळीमध्ये वगैरे. ते आता जायच प्लॅन करतोय.
हा हा हा हा हा.
असल्यामुळे ह्या वेळेस कुठे काढलंच नाही ट्रीप.
नाही हा तेच तर आता भरपूर ह्यावेळेस होणार. ताऊ. भरपूर म्हणजे भरपूर आहे आणि तापमान पण. सेल्सिअस आणि आता बघा की आता दोन दिवस झालं पाऊस होता. आता आणि ऊन पडलेय म्हणजे. असं काही ठराविक हेच नाहीय तापमानावर की काय नाही. टेंपरेचर, ऊन पडेल सांगतच येत नाहिये, सगळ अस हेच झालंय, आणि तुमची मुलं मोठी असतील त्यामुळे चालतंय ओ. हो जरा ती. वैगरे, काही विषय नाही, हा हा हा त्यामुळे चाल. ते ते. माझं कसं लहान अस.
लहान असल्या नाही होत. मुलांना म्हणजे त्यांच खाण्यापिण्याच पण बघ. कला.
खाण्यापिण्याचं आणि कसंय माहि त्यांना तापमान सुट होईल त जागा सुट होईल किंवा नाही किंवा चिडचिड करतात तो मुलं बाहेर. गेले
हो आणि झोप वगैरे पण त्यांच व्यवस्थित झालं पाहिजे ना जसं घरी होत तसं बाहेर गेल्यावर नाही होत.
नाही एक सेक पण मला तेच म्हणजे. म्हणलं काय आता करायचं म्हण मी पण ह्यावेळेस म्हणलं राहूदे. दिवाळी नंतर काढुया कारण जर थोडस तापमान पण हे असते टेम्परेचर पण मीडियम असते हो. म्हणजे जास्त आस ऊन पण नसते. आणि लई थंडी पण नसते. आणि आता एवढी गणपती पोहायला गर्दी आहे. तुम्हाला सांगतो एवढी लाईन. लागले. भरपूर गर्दी हाय.
हो.
मी प्लॅनिंग केलत गोवा किंवा हे म्हणून. पण ते सक्सेस झालंच नाही आहे. असं झालं.
हो आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी गोव्याला. काळ गेलो होतो. आणि मागच्या वर्षी उटी म्हैसूरला. या वर्षीच नाही गेलो आता. कुट हाय.
गोव्यामध्ये पण भरपूर बघण्यासारखे आहेत. एवढे तुम्हाला सांगू काय गोव्यामध्ये एक पॉइंट आहे म्हणजे सेम केरळा च आहे ना पॉइंट तस बघितला तो म्हणजे असं कुणा कुणाला म्हणजे असं माहित पण नाही म्हणजे हाईड हाईडन्सी पॉईंट आहेत ना ते माहीत नाही गोव्यामध्ये पण भरपूर पॉइंट आहेत हा बघण्यासारखे असं आहे आता आम्ही जे गेलो ना पहिला शिरोडामध्ये जातोय ते काय महाराष्ट्रामध्ये येते शिरोडा नंतर मग आम्ही मग गोव्याला जातो. शिरोडामध्ये बीचच आहे फक्त म्हणजे शिरोडामध्ये तुम्ही गेला ना फक्त बीच परत हॉटेल्स रूम वगैरे हेच आहेत. म्हणजे असं काय फक्त बघण्यासारखं पण एकदम सायलेंट बीच आहे तो म्हणजे तिथं असं काय असं हे नस की आपल्याला जर असं सायलेट पाहिजे असेल ना, तर शिरोडाला जाणार लई भारी वाटत. गोव्याला कस अस ते सगळीकडनं गर्दी असते म्हणजे सगळीच माणसं तुम्हाला दिसणार परत असं बीच पण असं एकदम हे असल्यागत वाटते पण शिरोडामध्ये तसं नाही. एकदम
हा हा हा हम्म.
झाडे वगैरे जर नारळीची वगैरे तुम्ही बघितलात तर एकदम असं व्ह्यू छान वाटतं एकदम.
हम्म हम्म.
जर रिलॅक्स व्हायच असेल तर शी शिरोडाच
हा हा हा मग तुम्ही तिथून कसं ट्रेनने जाता का?
आम्ही स्वतःफोर व्हीलर वर
गाडी घेऊनच हो आणि कुठेतरी जायला ते गाडीच बर पडतं खरंच.
का आता समजा आपण फोर व्हीलर चा म्हणतोय ना आता टू व्हीलर आहे का नाही? टू व्हीलरचं तिथं जास्त म्हणजे अ क्रेज आहे म्हणजे गोव्यामध्ये तुम्ही बघितला तर.
आणि तिथे हो बघितले आणि तिथे रेंटने मिळता ना हो मी पण बघितले तिथल्या तिथे फिरायला मिळता हां.
आता फोर व्हीलर पण एवढं ट्रॅफिक असते ना तिथं की काय बोलायचं
ट्रॅफिक मध्ये वेळ जातो हो ते पण आहे आणि ट्रॅव्हलिंग पण होत.
हा ते फॉरेन वगैरे असत ते सगळे आपण जे घेतले, ते सगळे टू व्हीलर घेतात. रेंटने आणि त्यामुळे एवढा गोवा भारी वाटंत ना फिरायला. जे टू व्हीलर वरणअसं भारी वाटते ते! कुठ कुठेच नाही असं वाटत. तेजिता त्यासाठी तर तुनी तेनी ते तर टू व्हीलर रेंट वर नेच देतात तिथा. असं करतात, असं गोव्यामध्ये पण मस्त खर खरय एक एक पॉईंट एवढे पण सगळे असं आपल्या इथ जर समजा अ चाळीस किती पंचेचाळीस ला भेटते ना थमसअप? तिथे शंभर शंभर एकशे वीस एवढा रेंज आहे. हो हो म्हणजे एवढं म्हणजे कसं आ
कॉस्ट आहे तिथे हो हम्म.
पण पॉईंट कसं आहेत माहिती आहे काय बघण्यासारखे आहेत. तो. एकदा गेला ना एक चार पाच दिवस तरी तीन चार दिवस तर निवांते लागतातच ते बघायला एवढे छान वाटते ते पॉइंट
हजण बाकी काय म्हन
की काही नाही बघ बाकीितानी भत मुलगी पण अस झुपले आवरले आता चावीस तुमचं काही नाही मग
हो ना आहे बघा अजूनता ना बे तर येणारे माझ्या एक दोन दिवसाने घ्यायला येणारे
हा हा
हम्म जायचंय मग आता स्कूल वगैरे मुलांचं आणि युनिफॉर्म वगैरे पण घ्यायचंय मला या वेळेच मुलांच युनिफॉर्म पण चेंज झालंय
नाही चेंज होतयच होतो हा त्याच्यामध्ये तर वेळ जातोय सगळा
हम्म बुक्स वगैरे पण घ्यायचंय
बुक्स आणि सगळेच नवीन नवीन घ्या लागते हो नवीन
हो सर्व नवीन लागत आणि यांच्या स्कूलमध्ये म्हणजे कस आहे आ प्रत्येक स्कल ममध्ये तसच आहे जे फर्स्ट सेमिस्टर ला बुत सेकंड सेमिस्टरला नाही वापरायचं युजच नाही करायच नोटबु बुक्स असत ना नोटबुक्स ते फर्ट समिस्टर लावजे वाप वापरले ते सेकंड सेमिस्टरला नाही वापरायचे आणि पुन्हा नवीन घ्यायच ह् दोन सेमिटरला असं नव्हत एकच आणि आपण तर म्हणजे जे मुलं वापरलेले त्यांच्या पुस्तक मधून
हा आणि आपण काय करायचं पहिलं जे भरलेलं आहे ना ते पानं फाडत होत
हो आणि पुढे तेच व ह्या वापरायच हम् हम् हम्
आता सगळं बदललंय सगळं आ मुलां तर अ् फीज वगैरे हो खूप आता एक्स् चेंज झालय आणि तसं आता कसं झालय पहिला कसं होत एकच लॅंग्वेज होती ना आता सगळं प्र् प्रत्येक लँग्वेज म्हणजे अ संस्कृत, परत इंग्लिश, मराठी, कन्नडा पण काय काय ठिकाणी शिकवतात काय? हां.
कन्नड स्कूल आहे ना अ तिथे आहे कन्नड. आणि काय काय आमच्या इ् थे आहे एक इंग्लिश मिडियम पण आहे तिथे पण शिकवता आपण यांच्या्- स्कूलमध्ये नाहीेय म्हणजे संस्- स्कृत आहे. हिंदी, मराठी, बाकी ऑल सब्जेक्ट्स आहे.
हा ह मग ते म्हणजे कस मुलांना प्रत्येक लॅंग्वेज कळतीय ना त्यासाठी ते इनवॉल केले सगळ्या गोष्टी असं केल्यात प्रत्येक मुलांच आता लय
पलं मातृभाषा असल्यामुळे सगळ्यांना कंपलसरी केलंच आहे. पहिलं म्हणजे मराठी पण बऱ्याचश्- शाळांमध्ये शिकवत नव्हते.
नव्हते नव्हते नव्हते
वर्षापासून इंग्लिश मिडियमला पण मराठी कंपलसरीच
नाही मराठी शिकवायलाच पाहिजे ओ कारण आपण महाराष्ट्रात राहत् तोय म्हणल्याव मराठी की प्रत्येकाला यायलाच पाहिजे.
यायलाच पाहिजे हो ना आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांच जास्त कसं होत मग, त्यांना म् नाही - ते मराठी सब्जेक्ट असेल तर त्यांना इंग्लिश येतं पण मराठी येत नाही. आता माझ्या मुलाचं पण तस्ं- - च झालं त्याला मराठी लवकर येत नव्हतं मग आता हाय आहे आता बोल् हम् हम् अजून काय मग हम चालेल हा चालेल मग हा सेक